हॅलो
हॅलो येतोय आवाज हॅलो हो आवाज येतोय. हम्म
हम्म
अ का कलच पण आवज येत हो का मझी
हो हो येतोय आवाज, येतोय आवाज
हो बोला हो हो मला येतय मला येतय ना मी मग
हो येतोय मी पण मजेत.
तुम्ही कशा आहात?
मी पण मजेत आहे.
आजकाल नवीन काय चालू आहे मग
आजकाल नवीन काही नाही सध्या शॉपिंगचा विचार आहे साड्यांचा
ऑनलाईन ऑनलाइन शॉपिंग कि ऑफलाइन शॉपिंग
नाही नाही नाही ऑफलाईन शॉपिंग
अच्छा म्हणजे ऑनलाइन शॉपिंग आवडत नाही तुम्हाला मला वेळ असेल ना तर वेळ असेल तर भट क ते करायला आवडते जाऊन स्वतःच हात लावून छानपैकी ते सगळं चेक करून हे शॉपिंग करायला आवडते
अच्छा ऑनलाईन मध्ये कस म थ भीती वाटते शॉपिंग करण्याची गॅरंटेड असले कोणी डीलर होलसेलर तर काही वाटत नाही घेण्यासाठी
हो
आणि ऑफलाईन म्हणजे आपले जे ओळखीचे असतात नेहमी तिथे तर आपण होतोच पण मग सध्या कस लग्नाचा सीझन आहे ना
हम् हम्
त्यासाठी बघूया म्हण
अच्छा
हम्
हा लग्ना सिन म्हटल्यावर ते एकदम माझी आवडता सिजन आहे आपल्या शशोबाने आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय पण करता येत
हो
तर काय विचार आहे मग हो मग काय घेणार साडी लहा नऊवारी खूपच ऑप्शन असतात आपल्याकडे
हो खूप सारे ऑप्शन येणार नऊवारी घेणार आहे पण शिवून घेणार स्टीच के ते ना पेशपई
अच्छा हो त्याचे पण आजकाल छान भेटतात बर का भरपूर असे वेगवेगळे डिलर आहे कि ते छान आपल्याला शो स्टिच करून देत आपल्याला पाहिजे तशी आपण सांगितलं आम्ही
हो हो मी पेशवाई मध्ये बघितली आहे मस्तानी आहे भरत सिंग
चांगलं मी मी पण ऍचुली मी अजून ट्राय नाही केली म्हणजे मला बघायला मी खूप आव आवडत पण मी अजून स्वतः नऊवारी ट्राय नाही केली कधी
अच्छा जी अस ना रेडी प्लेटस त परवडते घालण्या
अच्छा एझी असते का ती
हो इझी असते जस आपण एखादी सलवार वगैरे घालतो तशी घालणार आणि वरण ब्लाउज घालून घेणार झाली ते आपण घातली नऊवार
हो हो नाही ते तर आहे रेडी टू यूज आहे पण ना काही लक आपल्याला अस फोटोमध्ये लुक छान दिसतो की हा याचा लुक छान दिसतो ते पेशवाई जे तुम्ही आ आणले राज हे सगळे पण ऍक्च्युअल जेव्हा आपण ते घालो तेव्हा तो लक आपल्याला सुद्धा तसंच दिसायला हवा हे मेन आहे ना?
हो तेही अस ते कसं असतं पिक्चर क्लिक केलेले असतात.
हो हो.
फोटोग्राफीवर पण डिपेंड असतं ना ते बरचसं.
हो राईट.
हम्म. मग ते आपल्याला छानच वाटतं जेव्हा आपण कॉपी इमेजमध्ये बघतो फोटोजमध्ये बघतो. तसं आपण जर फोटो सेशन केलं तर आपल्यालाही आवडेल
हो आपण तर तयार आहे रेडी अशी कराय काय असत्यात. इव्हन मला ना. म्हणजे हे जे आहे ना आपण. ट्रायल करून. आपण ट्रायल केल्यानंतर जर आपल्याला ते थोडासा प्रॉपर नाही का होते. तर ती साडी प्रॉपर आपल्याला जशी पाहिजे. तशी जे आपण म्हणतो ना. कि तुम्ही ते अल्टर करून देऊन. तुम्हाला लुक प्रॉपर दिसेल असे, जर कोणी म्हटले तर ते खूप, योग चांगल होईल.
हो. त्यासाठी आता आर्टिस्ट पण असतात. ना. मेकअप आर्टिस्ट. छान मेकअप करून देतात.
होय देतात. मेकअप आर्टिस्ट ही. ओके तुमचा कोणता लुकचा विचार आहे मग आता. लग्नाची शॉपिंग म्हटल्यावरती मग.
माझा पेशवाईवररच चाललाय.
ओके मग पूर्ण तो पेशवायचा गेटप पण असेल ना त्याच्यात.
हो त्यानुसारच चालली आहे शॉपिंग.
ते त्याच्यात आंबाडा आंबाड्यामध्ये त काहीतरी त अजून काही लावत तात. मला नाव नाही माहिती एक्झॅक्टली.
नथीचा. लूक बाजूबंद बरच. साज असतो. खूप सारा साज असतो. कोल्हा कोल्हापुरी साज अगदी उठून दिसतो.
अच्छा.
हम्म.
मला ना एकदा मी पूर्ण विचार केलेला आहे. मला ना पूर्ण त्या लुक मध्ये पूर्ण रेडी व्हायचंय आहे. मग फोटो सेशन करायचं.
हो नक्की करा तुम्हाला खूप आवडेल.
चालेल नक्कीच-नक्कीच ट्राय करते. तू
हो ज्यानंतर आपण फोटो सेशन. करतो ना फोटो बघितले की आपल्याला साज खूप आवडतो.
नक्कीच मला खरंच खूप म्हणजे माझी इच्छा आहे. आ ऍक्च्युली आमच्याकडे माहितीेये माझ्या सासरी आमच्या तिकडे ए ना. एम. पी. मध्ये आहे ना आम्ही तर तिकडे जास्त. त करून अ ह्या लुकच च म्हणजे तिकडे एक अप्रूपच वाटत. मला पण ते अप्रूपच वाटत की पण कधीच घालत नाही. तर मग ते समोर पाहिल कि हा आपणही कसं करायला हवं यार. थोडस चेंज होऊ.
हो चेंज हवाच. आणि. ते कस आपलं पारंपरिक आहे. तरी आपल्याला.
हा बोला. ताई.
बोला हा बोला काही आणि बोला तुम्ही काय म्हणता तुमच्याकडे.
आमच्याकडे लेहंगा जास्त वापरतात ना. लेहंगांच्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे मला हे ताई म्हणजे थोडीशी मला अजून माहिती द्याना. त्याच्यामध्ये आपण काय-काय नवीन करू शकतो ऍड. म्हणजे मलापण तस विचार करून. करता येईल.
ह्ह्हह्ह हं हं नववार मधे कोल्हापुरी चप्पल त्यावर पैंजण मोठे, मोठे, असतात कोल्हापुरी टाईप मध्ये. पैजन असतात आणि कोल्हापुरी ज्वेलरी म्हटलं तर ठुशी आल्या, चॉकर आला.
लांब पल्लाच. हार असतात त्या हारामध्ये पण पोहे हार आला अ बकुळी हार पोहे आला पो राज हार त्याने भरगच्च गळा भरलेल्या नववार वर छान दिस खूप सारे प्रकार असतात, कर्ण फुलांमध्ये त तुम्ही पूर्ण कर्ण भ रून जाईल, कान भरून जाईल, असे वेगवेगळे कानातले असतात. आणि आपल्या माथ्यावरती चंद्रकोर. शोभूनच दिसते नवावर नववार वरती.
हा तीच रेखा आहे, ते तर म्हणजे जेव्हा आपण पाहतो ते तर चंद्र कोरीच्या जवळ आहे, टिकली लावलेली असते ती एक वेगळाच लुक देते.
हो मस्त वाटते ती आणि मोठी लावायची उठून दिसत. तेल अशी लावायची आणखी छान दिसते मग.
पण मग याच्यात असं तर नही राहत ना की जसं म्हणजे आपलं, आपलं. एक एकंदरीत आपला जो आपली जी शरीरयष्टी हे त्याच्यावर पण त्याच काही हे नाही राहत.
नाही, नाही पातळ असा. सडपातळ बांध्यापासन, भरीव बांध्यापर्यंत सर्व बांध्याच्या लो स्त्रियांना नववार शोभून दिसते. जो बरीव बांधा असतात त्यात आणखी बाई, भरदार म्हणतो ना आपण. तशी वजनदार दिस
ज्यांचं वजन नही, त्यांना प्रॉब्लेम नही होणार ना.
नाही नाही. थोडी वाटते लाज पण नंतर एकदा कम्फर्टेबल झालं की झालं.
हो! नक्कीच मला तर खरंच मी विचार करते, तुम्ही सांगितल्या पासून, जरासं अस टिकटक व्होयला लाग ल नक्कीच ट्रॅय करतीय.
नक्की करा, आणखी वेगळं करायचं म्हंटलं तर त्यावर फेटा पण लावतात कोणी. पुणे मॅचिंग फेटा लावल्या जातो साडीचाच.
हो ते आज आपल्या रॅलींग ते होत आहे जेव्हा बाईक. रॅली होते त्याच्यामध्ये तसं करतात आजकाल खूप महिला ना.
हो हो हो नववार साडी नेसलेली असते त्यावर पैठणीचा मॅचिंग फेटा लावलेला अस
गॉगल, गॉगल घालतात. बाईक चालवतात.
थोडा इंडो वेस्टर्न लुक.
हो इंडो वेस्टन मिक्स केलेला असत.
छान, छानच सांगितलं तुम्ही मला छान, वाटलं हे. आमच्याकडे ऍक्च्युली लेहगा लेहंगावरती नथनी असते, राऊंड मोठी ती अ आपण त्याला तर ते घातलेले असते म्ह जे पाया तुमी पैंजण बोले ना, त्याच्यातही आमचे ते मोठी पैंजनच अस ते पायलिया तुने छनकारी ते गाणं, आठवत असेल त सेम तशी पायल छान मोठीे पायल असते बा आपला कमरबंद असतो कमरबंद महत्वा मलं ज छान दिसतो तो त्याच्या आणि बाकीच लग्नाच्या याच्यात तर सगळीकडे एन्जॉयच राहतो
हो हो
सगळ्या गोष्टी नंतर छान वाटलं ताई तुमच्या बरोबर बोलून आणि एक छान मला माहिती मिळाली मला पण आवडेल ते करायला तर मी पण नक्कीच ट्राय करेल
नक्की ट्राय करा बाय थँक्यू
थँक यू
वेलकम